फुलकी
अले माझं तर केल्यावर तू लाव
हा हा चाल बोल काय म्हणतेस काय काय म्हणलीस
मळ केलेलो
हा हां
आणि पण म दोन
काय म्हणत्या ह
वायलाय ते अजून होईना म्हणुन आणि लावलो तुला
हम्
हे अ तू काय तर काम करणार असलीस तर कर्ज ते दहा मिनिटं चालू राहू दे कॉल त्याच ते
अरे पण रेकॉर्ड व्हायला पाहिजे ना घेत नाहीत तसं त्यानी
घेतय. कट करू नको असंच
पैसे हे करत नाही मग त्यात काय नसलं तर
हो ते
काय नाही पि सा आणि
काय हे की अ ना फी पंचवीस ते तीस हजार सांगितल्यात म्हणून
ह
हा म्हणजे मु मुलींना माफ आहे. आणि फक्त ट्युशन फी भरायचे कॉलेज ची फी तीस पंचवीस तीस हजार रुपये हाय.
हम
हम्म
हम् मग तिथं घेणार आहे काय त्यानी
तिथेच घेणार अ हिला
हो न ना
तकडं सगळीकडें मेरिट जास्त लागतेय ग
बघायला काय आहे लागलं तर लागलं बायचान्स
बघणार असतील की आणि ओपन मन तर सत्तरच्या ओव्हर मते
हो
त्या स्वातीला एकोण नव्वद पडल्यात म्हणा
होय अग ती नाही हो ती चष्मे सृष्टी फडत आहे का काय
हा
इला अट्ट्या ना आहे
अय शोपत
स
असल कसलं काय अभ्यास केल्यात
काण
आणि ते अक्षय जा असत जल घेत तिला
नव्वद
पडलात कि व्हयं तरी पण
वेदीकाला पण नव्वद आहे.
काय एवढं पडून तर काय ओपन असलं तर फी भरायला लागणारच आहे.
हा
फक्त काय चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत एवढंच आणि काहीच नाही आणि काय तेिथ आणि जास्तच फी भरायचं हेच काय आणि काय
हम्
काय कराल तेस मग आत्ता
काय नाही बसलेलं
हा हा मला फक्त अडुसष्टांनी एकदा एकोणसत्तरांनी एकदा बारा रुपयेले
आलेत ना
ह
जे सुुधा चांगले कॉल होत ना जे चांगले कॉल होत ना त्याला स्ट्या पर्यंत जात आहे आणि कमी होते त्याला कमी पैसे येत असं होते
ह तरी पण तुला तीनशे चौदा तीनशे चौदा सातशे अठ्ठावीस भेटलात कि
मग मग झालेत किती अठ्ठावीस झालेत की कॉल
हम तरी पण तुला दोन तनशी चगले आहे मला वाटतं एकोणसत्तर रुपये
हम तरी तुझ पाचच झालेत पाच सहा
आता झालं अस अकरा बारा
मचम का
ह् तेच अ सानी म्हटले दहा मिनिटपर्यंत हे केलं कनी सत् रुपयप स आणि बोलली दहा मिनिटापर्यंत कॉल चालू असलं तर सत्तर रुपयेपर्यंत मिळतय
हा जास्त वेळ असल तररी भेटते
म्हणून तुला म्हणाल तू काय तर साने फोन लावला बघा आता
हला